आवाज आला काय? हा, यालाय.
काय कालाय?
काहे नाही बाबा बसलोय निवांत. जेवला काय?
ए नाही अजून, एवढ्या लवकर कुठं? जेवायला दहा साडे दहा वाजत्यात. तुम्ही? होय जरा घरातले सगळे आल्याशिवाय कोण जेवत नाहीत ओ.
हा हा
म सगळी एकदमच बसू ना पप्पा तेन आलेत कि.
हम्म हम्म मसूदोर. नाही अजून, मी बी अजून जायाचाय, जरा गावात आहे. घरला गेलो नाही अजून. नंतर जाऊन जेवणार
बर, म
काय नाही बघा. म अजून म्हणजे सगळी काम बिम आवरूनच येत्यात होय सगळी?
हम्म, मी आम्ही काय घरातच असतोय सोडा, पप्पा आलेत की जरा पप् पांची काम तेन जरा आवरूस पतर
हा हा
मग पप्पांना वेळ झाला की, फोन करून सांगतात तुम्ही जेऊन घ्या वेळ होणार आहे. म अस सांगत्यात. पप्पा आले कि म सगळी जण एकदमच बसतो
हा हा. वेळ, एकदमच सगळ होय? दरोज तस जेवन, जेवन बी जाते ओ नाही, एकट बसल की जेवन बी जात नाही
हा. सगळी असली कि कसं जरा बोलत बोलत तेन, मग जातय असं जेवण सगळं.
ह् चांगला झाला सगळेजण जेवाला बसले की नाही
हा
म्हणजे एकदम भारी बी वाटतें व घरात बी वातावरण एकदम भारी राहते
तेच की मग
का ना का नाही गावात होत असंच
काल आलतो मी तिकड इचलकरंजी ला इचलकरंजीला म्हणजे गेलतो जरा कार्यक्रम होता एक पाहुण्यांचा निपाणीला गेलतो
हा हा
दुपारी कार्यक्रमावरून आलो संध्याकाळी निघलो तिथन
हम् हम्
ते शिवनाकवाडी काय असं गाव आहे का ते नदीपलीकडे कुठं
हा आहे की शिवणकवाडी
हा लक्ष्मी ढाबा म्हणून आहे येताना रात्री जेवलेल तिथं
हा हा भारी आहे तिथं जेवण कसं वाटलं
चांगला जेवण चांगला तिथं रस्सा रस्सा टॉप
हा म्हणजे एकदम बसाला बिसा
ते जरा घरातली गिल्तीत पुढं मी आणि पोर पोर होतो जरा घरातले बहुतीन सज ना
हा हा
ते म्हटला जेवून जा म्हटला आणि घरला जाऊण कुठं जेवता म्हटला जायला वेळ होते
हा हा
हा ह साडेसात पाऊणे आठ वाजलेली तिथं होतो तेव्हा आम्ही
हा हा
जेवलो तें जेवलो जरा जेवण चांगला आहे त्याच
होय
ते जरा जाऊन जेवल तेन तिथं
हम् हम्
नंतर जेवलो फुल पाऊस इकडं लय हाय तिकडं
व आज जरा अजून पडलं नाही दुपार म्हणजे पडलंच जोरात घ्या आता असं नाही आता आहे सगळं म्हणजे एकदम असा मोकळ आहे हा आकाश
जेवण भारी आहे कि त्याचं
हो जेवण बी भारी आहे आणि असं एकदम भारी वाटत देवा आणि मालक तेन चांगले
मी हा पहिला एकदम सगळं ते त्याच जुन होतं बघा
हा हा
तेव्हा एकदा आलतो
हम्म हम्
हम् तेव्हा ते असं कौलारु डांब होत ना त्याच आता बांधून आत टेबल सिस्टीम चांगली केला. मग जरा जेवल ते दाबून तिथच, जेवण भारी वाट चांगला आहे जीवन म हा. जेवलो बीवलो रात्री तर आता आलत म्हटलं आता तुम्ही आणि कुठं गावणार म्हटलं इथं
हा हा.
तरी पण एक तिथं फिरून येतो साडेनऊ दहा वाजले.
सा पावणे दहाच्या दरम्यानच
हम्म, म्हणजे फोन लावशला का नाही मी आता जागाच असतो की अजून. ब काय झोपाला बी असत या साडे अकरा तेन
हा.
हम्म.
मग आता परत कधी तर, परत कधी तर आल तरी कया म्हटलं आता. तिथं जरा आता फॅमिलीचे पोरो तीन होती. काकांचे पोरो तीन
हा म्हणजे सगळे जणं तिथं होय.
हम्म.
हा हा भार्या आहे का तसं.
हा.
जेवण एकदम भारी तीथलं, मालक बी म्हणजे असं ओळखकीच आहे. म्हणजे मित्राचा पाहुणाच आहे. आणि त्याच्या गाड्या त्याच्या बी गाड्या आहेत ना या.
हा.
असल्या आज आपलं डम्पर ते नाही तिचं
हा.
ते वाळू बीळू टाकायला ते करतेन खडी- बिडी आपलं मुरूम ते न असते ना, तसलं सप्लाय करतात. मग आमचे ओळकीचे येत ना माझ्या काकाचे तेन मित्र आहेत सगळे. मग ती सगळी ओळखकीचीच आहेत. धाबा म्हणजे मालक बी ते असं कस आहे एकदम खासच आहे. असं गेलं क नाही पैसे बी असं विचारत नाही सगळे नको -नको म्हणते पैसे घेतल्यावर.
होय.
हा म्हणजे आम्ही किती जण बी गेलो का नाही
हा.
असं पंचवीस, तीस, जण बी गेलो
हा.
तर पैसे घ्यायला बघत नाही त्यो.
नाही तर, तस माणूस की पाहिजे हो तसं. आताच्या, आताच्या काय असं हं आताच कस आत्ताच्या ह्याच्यात कसं एकवेेळेस पैसा नसणार चालते. खर माणूसकी पाहिजे. माणूसकी आणि विश्वास आता कस आत्ताच्या जनरेशनला ते जावं
हा एकदम म्हणजे भारी वाढतेय तिथं, जेवायला बी भारी आहे आणि मालक ओळखीचा म्हणजे असं एकदम वाढाला बिडाला बी पोरंसं लेबर लावते सगं.
होय, ते त्यांचे हे त्यांची सर्विस पण भारीय, आहे घ्या सपली की लगेच ती नुसताच जरा बोलवली लगेच
हा म्हणजे असं पोरतीन जास्त येत ना म्हणजे कामाला बी ठेवलाय तस
आणि आणि कसं ते सोलकडी तेन किती वेळा पण प्या तिथ भारीय ती.
होय, परवा मी बी जेवायला गेलतो. तिथं, दहा रुपये एक्स्ट्रा वाटीय.
नाही तिथं तसं का नाही आम्ही प आमच्याकडे एकला गेलतो सोलकडी अनलिमिडेड द्यायला बंद केलती सोलकडी ताटाला एकदाच म्हटला.
हा हा.
तिथे गेलो सोलकडी दाबुन घेऊन पिलो, मला कस जेवताना सोलकडी लागतेय हो.
हा बा म्हणजे एकदम अस हे होतय हो, सोलकडी पिलं की हा आणि ते प्या तेच प्यायला म्हणजे एकदम विषय भारी वाढवते ओ.
हा, आणि सोलकडी अनलिमिडेड असली की काय वाटत नाही हो.
हं
आणि शक्यतो करून जास्त म्हणजे सोलकडीच पित्यात.
हा तेच म्हणजे असं, आहाराला बी आपल्याला चांगलं आहे का त्या सोलकडीच पित्त बित्त होत नाय.
सोलकडी पण आता अनलिमिटेड देणार नाही म्हटलं नंतर अनलिमि सगळ अनलिमिडेड आहे म्हटलं भारीय म्हटलं.
हम्म फोन लावला असं तरी चालला असंत, म्हणजे आपलं नाव बी सांगितलं की त्यांना
हं
तिने म्हणजे एकदम असं भाय
आता हे आहे एवढं टूप पेटली नाही हो तिथं तवा, चांगला र जेवन चांगलाय तिथ मस्त आहे.
भावा तिथं अजून एक आपल्या मित्राचा
कुठलं आहे कुठलं त्याच नाव काय?
बॉर्डर म्हणून नाव हाय, बॉर्डर ढाबा म्हणून हाय.
हं
आपलं एक आयकोम मिल लागतं बघा आयकोमण मिल आहे एक.
हा ऐकोमील हाय की, तिथं मील हाय की ति मोठं तिच लांबडच पेस आहे असं पूर्ण
हा हा तेच म्हणजे असं बॉर्डरला हाय ना ती. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा तिच्या जराच उगा अलीकड आहे बॉर्डर ढाबा. त्यो बी आपला म्हणजे एकदम खास मित्राचाच हाय.
हां.
तो बी मित्र हेला आता आपलं अग्नवीर म्हणून पोलीस मध्ये भरती झालाय. तो बी म्हणजे आता तिथ असतोय, आणि आधी ते धाब्यावरच होत होता. पप्पा त्यांच त म्हणजे घरातली सगळी होती त्यांची.
हा हा.
तिथे बी जीवन भारीय आता ते ह्यायला पोलीस मध लागल्यापासून त्यो आणि तेंच पप्पा ते न असल्यात, पप्पा बी म्हणजें ओळखीचे आहेत एकदम मित्रा सारखे
जिथं आले की ते तिथं फोन करतो की बॉर्डरला पण चांगला म्हणताय तुम्ही. जेवण चांगला काय बॉर्डर ला?
कसं पाहिजे तसं मागून घेऊ शकतो आपण म्हणजे असं
हा
देते आणि आता समजा आपण चिकनथाळी घेतली
हा
चिकन थाळी घेतली की नाही तर बोकाडाच मटणातील आपण गिरवी तिन मागु शकतोय नाही असं दोन फोडी पण आणून देते त्यातली
हा हा
आणि तो तिकडच आहे म्हटल्यावर आमच्या आमच्या इकडेच आहेत होता न.
हा हा
म्हणजे आला तरी आमच्या घरातून बसायचा तिथं झोपायचं ऐक एकदा दुपारी.
होय
हा म्हणजे एकदम अस क्लोज फ्रेंड क्लोज फ्रेंडच होता.
असा विषय आहे होय.
हा लक्ष्मीला बी तसं नाही घ्या म्हणजे असं एक दोन तीन ढाब आहेत. आपल्या वळकीचे. हम्म आपलं हे बी हाय
लक्ष्मी जेवण चांगलाय मला आवडलं तिथले
हा हा
कडक तर कडक असं जरा मऊ टाईप नॉर्मल
हा
चांगलाय तिथं पण
हम्म एकदम भारी वाढते जेवायला बसलाय तिथं आणि बॉर्डरला
हा
हा
ते बी आपलं म्हणजे इस्माइल काका म्हणून आहे. त्यांचा धाबा आहे तो
हा हा
तिने बी ओळखीच आहेते म्हणजे त्यांच बी
पूर्ण फॅमिलीच फॅमिली वेगळी डिपार्टमेंट वेगळं त्याच.
हम्म
आ मण ते चांगला आहे असं. असं सगळी आता ग्रुप असला सगळ्यांना एकदम बसायचं असल मी चांगला आहे.
हा.
म्हणजे असं सोय करून देतोय लगेच. नाही एक एक हॉटेलमध्ये कसं, असं असं टेबल आहेत. तुम्ही चौघ ईथे बसा, तुम्ही चौघ, तुम्ही चौघ असं.
हा, नाही तसं नाही म्हणजे त्यो सगळं अस एकदम जोडतोयच पूर्ण आणि देत
सगळ्यांना एकदम बसवतेत.
हा आणि आम्ही आम्ही कामा म्हणजे मित्र तेन गेलो क नी
हा.
आ पंचवीस तीस जण असले क नाही तो काय करतोय, तसं टेबल जोडतोय सगळं लाईनना आणि एक तीन, तीन, चार पोरं देतय आम्हाला वाडपीला. त्यांना त्यांचे. म्हणजे ते आमचं नुसतं बघायचं. म्हणजे असं काय कमी बी पडू देत नाहीत.
हा.
आणि एकदम भारी वाटतंय वो जेवायला.
बरं‌. तरी बी चांगलाय म्हणा. भारी वाटलं आपल्याला ते.
होय.
हम्म. मग?
चालतंय घ्या. ठेवु काय मग?
बरं बरं चालतय.
हा. हा चालतंय चालतंय.
हा चालतंय.